हॅलो हॅलो हा आवाज होता माझा
हा येत ते बोल
हा म्हणजे मी लहान मुलांच्या हा डब्यासाठी याची रेसिपी तुला वेगवेगळ सांगणार आहे
जोक जक हो आहेत की हो हो
मग कसं सकाळी गडबड असतस सगळ्या कामची त्याच्यामुळे झटपट अशा पण लहान मुलांना डब्याला देऊ शत अशा रेसिपी तुला मी सांगतो हा म्हणजे पहिल्यांदा बघ सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे अ बेसनचा चिला हा म्हणजे बेसनची पोळी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो आपण
हा हा
काय करायचं म्हणजे आपल्याला जर दोन बेसनच्या पोळ्या करायच्या असेल तर आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं त्याच्यामध्ये अ एक चमचा हळद टाकायची एक चमचा अं लाल तिखट टाकायचं म्हणजे लाल तिखट जरा असं कमीच टाकायचं म्हणजे चटणी कारण लहान मुलांच लहान मुलांच्या डब्यासाठी आहे ना त्याच्यामु आणि मग त्याच्यात बारीक चिरलेला कांदा बारीक शिरलेला टोमॅटो म्हणजे आपण कोणत्या भाज्या ऍड करू शकतो मग ब रलेली कोथिंबीर टाकायची आणि ते पूर्ण मिक्स करायच पाणी टाका म् कराय आणि असं पूर्ण आपण डोशाचं बॅटर कसं असते की नाही तस पूर्ण पातळ करून घ्यायचं ते आणि मग एक एखादा पॅन ठेवायचा किंवा आपला च चपातीच्या तव्यात सुद्धा ते आपण करू शकतोय मग तवा किंवा पॅन तापवा ठेवायचा मग त्याच्यावर ती तेल टाकायचं आणि तेल टाकून झाल्यानंतर ना मग ते बॅटर एका चमचा एक चमचा जो आपला आमटीचा चमचा असतो क नाही मोठा
हा हा
तमचा घ्यायचा आणि असं पूर्ण गोल त्याच बॅटर आपण सोडायचं आणि एक मंद आचेवर आपल्याला दोन मिनिटं ते शेकायचं एका बाजून आणि दोन मिनिट नंतर न मग ते परतायचं
हम्म
आणि मग दोन्ही बाजून छान त्याला भाजून घ्यायचं मग आपलं ते बेसनची पोळी किंवा बेसनचा खिला तयार होतो म्हणजे ह झटपट एक रेसिपी आहे आणि बघ त्याच्यानंतर मग आपण रव्याची आंबोळी किंवा रव्याचे डोसे सुद्धा आपण करू शकतो झटपट म्हणजे कसं अ रवा घ्यायचा अ त्याच्यामध्ये आपल्याला थोडी हिरवी मिरची कोथिंबीर आली टाकायचं आणि जर दही असेल तर टाकायचं नसेल तरी सुद्धा चालते आणि म आणि त्याचे डोसे करायचे
हा हा म्हणज ते काय पीठ भिजवून वगैरे ठेवायला लागते काय रवा
नाही नाही ठेवाय लागत नाही तो डबा ते एकदम इन्स्टंट करायच त्याच्यामुळे त्याला काय म्हणजे हे टाकायचं नाही त्यात जरा खायचा सोडा टाकायचा फक्त आणि त्याचे डोसे तयार करून घ्यायचे
हा हा
आणि आणि मग त्याच्यानंतर ना आपण मिनी केक्स पण करू शकतोय ह हा म्हणजे अ म्हणजे आपल्याला आपल्या म्हणजे बाळाला किंवा अ आपल्याला सुद्धा कु कोणताही म्हणजे आपल्याला सुद्धा आपण करू शकतोय तो एकदम छान लागतोय अ आपल्याला कोणता बिस्किट आवडतोय बिस्किट कड आवडतोय तो आपण बिस्किट आणायच आणि ते अ म्हणजे आपल्याला तो आप्याच्या तव्यामध्ये करायचा आहे मिनीडोस मिनी केेक्स हां
ह हा
म्हणजे ते बिस्किटस घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि त्या मिक्सरच्या भांड्यातच म्हणजे त्या बिस्किटांची पेस्ट झाली की नाही त्या मिक्सरच्या भांड्यातच दूध टाकायचं म्हणजे थोडस असं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अस तुमच्या मनात होईल एवढं धून टाकायचं आणि मग ला बारीक करून त्याची पेस्ट करायची
हा हा
त्याच्यान मग ते मग त्या त्या बॅटरमध्येध सोडा घालायचा थोडा खायचा
हा
अ खायचा सोडा घालायचा आणि एक तर पाच मिनिटं ते बॅटर तसच ठेवायचं
हा हा
आणि त्याच्यानंतर ना आप्याच्या अता व्याला तेल लावून घ्यायचं
हा
आणि ते अ ते बॅटर थोडं थोडं थोडं थोडं टाकायचं
आपे तव्या आता आणि तेल लावायचं का त्याला
तेल लावायचं की आधी तेल लावायचं त्या भांड्याला आणि मग ते बॅट टाकायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या कॅडबरचे एक एक स्क्यूब असत का नाही की टा टय आणि त्याच्यावर परत ते बॅटर टाकायचं
हा हा
आणि मग एक पाच मिनट पाच मिनिट ते तसच झाकण ण ठेवायच आणि पाच मिनट शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर न मग पाच मिनिट नंतर न झाकण काढून अ पलटायचं ते
हा
पाणी परत दोन मिनिट अ फक्त हे करायचं बेक करायचं ते आणि काढून घ्यायचं मग आपण ते लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतो म्हणजे चॉकलेट लावा केक असतोय की नाही तशा प्र्रकारे सुद्धा ते तयार होतेय मग त्यातलं ते आपण जे चॉकलेट घातलं होतं
हम
ते बाहेर येते म्हणजे चॉकलेट लावा केक जसा असतोय क नाही तस ते मिनी केेक्स तयार होत्या
हा हा
हा आणि ज आणि त्याच्यानंतर ना मग आपण अ फ्रेंच फ्राईज पण करू शकतोय.
हम्म
म्हणजे कसं बटाटे सोलून घ्यायचे आणि मग त्याचे छोटे छोटे छोटे काप करून घ्यायचे.
हा
आणि उभे काप करून घ्यायचे त्याचे आणि ते अं शिजवायचं
हा
त्या पाण्यामध्ये हळद मीठ टाकायचे आणि शिजवून घ्यायचं ते आणि शि वून झाल्यानंतर ते बाजूला काढायचं त्याला कॉर्नफ्लॉवर आणि मीठ लावायचं.
हा
आणि ते तळायचं आणि तळून घेतल्यानंतर मग आपले फ्रेंच फ्राईज तयार होत.
हां हां
हा म्हणजे झटपट होईल हा आणि झटपट होईल अशा रेसिपी परत आपण उपीट करू शकतोय
हो पीट पण शेवाळ्याचं
हा शेवाळ्याच पीठ रव्याचं पीठ शिरा म्हणा आपण करू शकतो ते लहान मुलांच्या डब्याला
हो होय होय.
परत आप्पे.
हम्म आप्पे
म्हणजे आप हा आप्पे पण करू शकतय.
नी काय आम्ही पण देतोय आम्ही पण देतोय की आम्ही कसं आम्ही कसं करतोय आता लहान मुलं बटाट आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती फ्रेंच फ्राईज खात्यात किंवा ते स्प्रिंग पटॅटो खात्या त्यात खरं उकडलेला बटाटा खात नाहीत. हम मग उकडलेला बाट बटाटा कसा आपल्या मुला लहान मुलांच्या वजन वाढीला मदत तर तर हा मग
बरं मं आपण अ हे पण करू शकतोय ब आलू पराठा पण करू शकतोय म्हणजे
तसच की ती असचं त्याचप्रमाणे बटाटा पुरी वानी
हा म्हणजे आलू बटाटा पण आपण बटाटे शिजवून घ्यायचे. आणि त्या शिजवलेल्या पट मध्ये कस कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मिरची थोडीशी चटणी, मीठ घालायचं आणि ते बटाटा पूर्ण मॅश करून ते मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. आणि चपातीला आपण पीठ मळतो याचं म त्यात अ चपातीच्या म्हणजे ते कणकीचा एक गोळा घ्यायचा आणि ते बॅटर त्या गोळ्याम मध्ये भरून घ्यायच आणि ती पोळी लाटायची आणि अ म्हणजे शेकायची दोन्ही बाजून मग आपला आलूचा पराठा तयार होतोय तो पण आप पण झटपट देऊ शकतोय. हा
आलूचा पराठा मग आम्ही कस करतोय बटाट्याचा तुम्ही आलू पराठा करता तस आम्ही बटाट्याच्या पु ऱ्या करून देतोय मी माझ्या लहान मुलगी हाय णा तिला म्हणजे कस करायचं आपण जे गव्हाचं पीठ घेतोय ह त्यात कनाय तो उकडलेला बटाटा टाकायचा आणि ते अ त्यात जि र, हळद, मीठ, कोथंबीर आणि तिखट आपल्या म्हणजे लहान मुलांना जेवढ सहन होईल तेवढंच तिकट घालायचं, आणि ते म्हळून घ्यायचा पाण्याचा जरा वापर कमी करायचा, कारण आपण बटाटा उकडून घेतलेला असतो, त्या पाणी जरा कमी लागते त्याला, मग त्याच कसं घट्ट पीठ मळायचं. आणि पाच मिनट रेस्ट करत ठेवायचं, आणि त्यानंतर मग पीठ न लावता, ते म्हणजे पुरी किंवा त्याचा पराठा आपण करू शकतोय.
आणि तळून देऊ शकतोय बाळाला, खायला. हम्म हम्म, आणि परत म्हटलात तर मग पौष्टिक असं, खजूरच लाडू पण देऊ शकतोय. खजूर चे लाडू एकदम सोपं आहेत, म्हणजे खजूर घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात त्यात काजू बदाम घालायचं नुसता, आणि वाटून त्या जे लाडू वळून द्यायच त्याला काय एक्स्ट्रा काय खजूरच्या लाडूला घालला लागत नाय कारण खजुरा म्हणजे खजूर गोडच असत्यात नाय त्यामुळ काय साखर गुळ वगैरे काय घरायला लागत नाही होय हम्म करून बघा, म तुम्ही तुमच्या माझ्या रेसिपी, मग तुम्ही पण, तुमच्या पण मी करून बघेन, आणि दिन माझ्या मुलीला खायला.
बर बर चालेल ठेवू काय.
ठीक. हा ठेवा.